हो. कट होऊन गेल होत हा कटलं होता न मी तेच म्हटलं कटलं होत ना
आवाज येतो
आवाज येत नव्हता अन मी ते म्हणला हॅलो हॅलो को आवाजच नव्हता येत हं मी तेच म्हटलं मग ते चालू हो त मग त्याच्यात म्हणे की हे मग तो म्हणे भिंत बांधल्याशिवाय आम्ही काही हे करणार नाही म्हणे भिंत बांधा मग करू म्हणे हं मग आता ते तो म्ह चालू आहे आता प तरी भी भिन त बांधतील मग तो सरप कोन जाईल. मग बाबा ते एक तर ते शिडी आता शिडी काढायचं म्हणत बामा म्हणता शिडीने काढाय शिडी काढल्याशिवाय धाबा कसं काय बघतील आमच सलून शिडी समोर नेत ना ते निंबाच्या झाडाजवळ हम्म अजो प्लास नाही का अजून
तो पण चाऊरायला ना नालायक बदमास डोळे भारी दलते त्याचे म ह्याला गल तर लगेच उठला.
हम हम् हम मी देश म्हटला की
हम्म
झोप्पा किती? झोप आहे त्याच्या
आं?
लय झोपा आहे त्याच्या डोळ्यात पण पाहिन किती नाटक करून राहिलं
हम्म
मग का मग नाही का शिडी तुम्ही शिडी काढल्यावर चालणार आहे उतरणार कशावरून?
ते मागच्या साईडन ते मालिक साली म्हटलं तर तो म्हणे हाव म्हण थोडे दिवस लावून घ्या म्हणे मागच्या बाजून शेडी. हा म्हणे हा हा आपला धाबा उचलला. नाही येऊन जाईन इकडन आपले आपले हा ढाबा उचलला की
हा.
हम्म तेच ढाबावरच
पहिले कुठं होत तुमचा आता कुठं आहे मीटर सध्या
जिण्यायाजवळ आहे ना वा मी वर चढते तिथं
ह मग आता नाही तिथंच आहे तिथून तिथून काढलं कुठं लावलं?
अजून लावलं नाही तिथून काढून तिकड लावायचं. आहे दुसरीकड
हा आणि तिथं जिथं लावायचं तिथं खिडकी घेतय का हा मला वाटतल
हे ते खिडकी पॅक करणार जे तिथं पहिल्या दरवाज्याने खिडकी होतीन खाली ते दरवाजे आणि खिडकी पॅक करणार आहेत. हा दरवाजे न खिडकी किती पॅक करणार ये ते
हम्म
दरवाज्यान खिडकी पॅक करणार आहे ते रूम मोठं करणार ये ते बेडरूम करणार ये त्याल झोपायसाठी हा तर ते पॅक करणार आहे दरवाजा थोड इकड समोर जिथं आपल्या वरून खाली उतरायचं नाही का ते झापा तिथं जिना तिथं दरवाजा करणार ये
हा हा आले लक्षात
हम्म ते बी ओंध ओंध काम करत त नवा
ह जाऊ द्या आपण कशाला त्यांचे पैसे जातील तर
ते तर हाय त्यांचे पै पैसे जाते आम्ही तर बोललो आम्ही जेव्हा बी बांधकाम करू आम्ही पाडूनच बांधकाम करू आम्ही याच्यावर बांधकाम करणार नाही आ
बरोबर
तर बांधला म्हटला नंतर मग तुम्ही म्हणसाल की बा आम्ही एवढे पैसे खर्च केले मग तुम्ही म्हण की आम्ही आता तुम्ही एवढे पैसे खर्च केले आम्ही ना आता आम्ही कसं काय बांधू देऊ तुम्हाले पाडून तर आम्ही ऐकणार नाही आम्ही जेव्हा भी बांधू तेव्हा पाडूनच बांधू
बरोबर
हा मी म्हटलोच होत ते हम्म
म अजून आलेच नाही का, लोक. म अजून बांधकाम सुरूच नाही केलं का? अजून काही.
सुरू केलं ना?
खड्डे गिड्डे
सुरू केलं ना, पाय खदनं चालू केले ना?
हा मी तेच, म्हण आ आता जेसीबी लवकर होतात गं.
नाही हो, काही नाय हाताने खोदले त्या माणसाने तीन दिवस. झाले चार दिवस झाले हातानेच खोदले त्यांन आता आज ते पाया खोदला आज ते सकाळी ते माणसं आले, अन त्यांना ते लोखंडाचे ते इंगल काय बनवले ना आता ते पाया भरून राहिले, अजून ते एक बी पाया झालाय त्यांचा सकाळ पासून
बनवावं लागतं लोखंडी
हां आता शिगा बनवल्या त्यानं सकाळपासून आता म एका एक उभं केलंय त्याच्यात माल टाकून राहिले ते.
हां म तशे तसेच करतात ते. ते लोखंडी पहिले लोखंडी लावतात त्याच्या बाजू फळ्या ठोकतात मग, त्याच्यामध्ये ते मटेरियल टाकतात ते सिमेंट गट्टी मग त्याच्यावर पण दहा दहा दिवस ते पाये भरून ठेवतात मग ते स्लॅब टाकतील. लगे लगेच थोडी स्लॅब टाकतील.
अजून स्लॅपले लय टाईम आहे तो तो म्हणे पंचवीस दिवसात, पंचवीस दिवसात नाही करत तो महिन दोन महिने लागून जातील त्याला पाहिजे.
मग पंचवीस दिवसात नाही महिनाभरात स्लॅब होतच नाही.
नाही स्लॅबले दहा बारा दिवसात काढून घेईन म्हणेल
अ नाही ओ महिना तरी पाहिजे स्लॅपले.
नाही बी को पहिले म्हणता एकवीस दिवस ठेवायचे स्लॅप, पण आता तो म्हणे नाही दहा-बारा दिवसात चालते म्हणे काढला
तसं तर चालते पण एकवीस दिवसात पक्क राहतं असं.
आपण काय करणार आहे. ते खाली राहणार आहे आपल्याला तर निसतं चालायचं आहे.
तुम्हाला कोणते लोटां गणे घ्याय चीय तिथं धबधब धुन धुवाय
हां आपल्याला फक्त चालून घरात याय त हे चालून जायचं. काय झालं त त्यांनी ख-खड्डा पडीन त खाली पडीन, माती गडीन त खाली गडीन, आपल्याल् थोडी काही होणार. तेच त तेंच्या मनून वापजे करून नायच्. अं, हां बग, काही देवत ते वी एवढ्याशासाठी एवढं माजून मांडलं त्यांना, फक्त ते भिंत तोडून थोड्या थोड्या मोठे मोठ्या रूम, काय मीत कसं त्यांच त्यांनी हंय कसं करून राहिले आठ लाख रुपयत.
उमाव.
मं, आठ लाख रुपये. त्याच्यात मग ते वायरिंग बी करून देतीन. जे नळं अम् संडास बाथरूमचे नळं वगैरे सर्व फिटिंग बी करून देईन आणि कलर बी करून देईन. बिर्ला पुट्टी करून दे, मंदे अंदर बिष्ट आस् अंदर बी ते स्टाईल लावतील ना, घरातल्या जे. हर्ष आहे ना. खालच्या त्या फरशा, बी काढून टाक. ते ना दुसऱ्या फर्शा लावतील ना मग.
हो मग.
हा आणि मग ते रसोडा बी तो रसोडा बी निकडं करतील ना व्यवस्थित.
हम्म चौकन कडन त्याचा रस. रूम्स
काय माहीत आता कस करते, त्यांचं त्यांनीच माहित आपल्याला काही माहत नाही. आपल्याला जसं सांगितलं तस एवढं माहिती. तोड फोड बी.. आहे ना म एवढा मोठा सज्जा तो अंदोलला तो किचन मध्ये नव्हता ना देवघरात.
हा हा हा हा.
तो सज्जा विथ. तोडून टाकेन म्हणे, ते भिंत तोडीन.
अ साबण सामान कसं ठेवल ओ माहिती.
काय मात काय करते तिचं तिनेच माह काय करते काय नाही सगळं विकून टाकलं ति ते डबे डुबे सर्व मा सासूच काहीच नाही लस एवढंस सामान करून टाकलं मा सासून केवढे घेऊन घेऊन ठेवल तर सर्व विकून दिलं तिन म्हणजे मा मी होती तेव्हा काही विकलं मग हे मी तरी नाही नाही म्हणता अ दोन डबे आणले पूजा माया्याजवळ मग माया बी घरात वर जागा पाहिजे ना कुठे ठेवीन मी बी आणून आण
अ तू चांगले असते तर तु ठेवून द्यायचे लोखंडीने लोक पड नाही का
लोखंडी ते आपण नाही गहगीऊ खर तर मोठ मोठे मोठे पिपळे हा तशीच ते एक मीन आणला चौरस आणि एक गोल आणला बाकीचे आणून कुठं ठेू म आहेस तर रूम मध्ये जागा नाही त पाहिशन तर तू म्हणशन बीरेन पूरा किचन पॅक आहे
हम् तेता आहे म ना
मग दरवाज्या घुसत नाही तिथं दोन्ही बाजूले देव ते गवा्हाचा पिपळाा आहे मग देव ठेवेल आहे त्याच्यावर तेव च वर्सरी एका एमय भांडे ठेवायचं अ ते झालं की रसोडा आहे आणि लगे इकड बी डब्बे डुबे ठेवायच र आहेक लगेच फ्रीज आहे फ्रीजच्या बाजूलाच लगे अं कपाट आहे कपाट नाही झालं की घरघंटी ठेवेल आहे त्याच्यावर घरघंटीवर रोचे घालायचे कपडे ठेवेल आहे इकडं पोरांचं टे ते टेबल व लॅपटॉप व पोरांच अभ्यासाची पुस्तकं ठेलेल्या आहे खाली
हा, हा,
झालं पूर रूम पॅक झाला ना, सोडा. आन. आणि इकडचा रूम आहे, इकडच्या रूम मध्ये तर दोन एक- खाटा आणि एक पलंगा हाय, अन मशीन ठेवायला. खुर्च आहे मग कुठं एवढी. जागा आहे.
जाऊदे ते, आता आता स्लॅब टाकलं की त्यान पत्र टाक ण घ्यायचे, द्यायचं सामान टाकून तिकडत
हो, ना आता काय काय करता काय काय नाही करत-
तेच म्हटलं आता त्यांनी टाकलं की नाही, स्लॅब त्याच्यावर त्याला स्लँब तो म्हण, ग्रीन मारून देईन त्याच्यावर पत्रे टाकून घ्यायचे, नेळ बांधून द्यायच आजूबाजून आणि करून घ्यायचे सामान ठेवून द्यायचे एस्ट्राचे एखाद दोन बोर्ड मारून घ्यायचे इलेक्ट्रिकचे तिथे- चाले
कववाता काय करायच हम्म
जाऊ द्यायचं, तिकडच यावं असत.
पाहू, आता काय काय कर तुम्ही मी ते सांगला ते पाहू आता कसं करत त्यांच सर्व होऊ द्यायच, मग आपण करायचं काय करायचं.
हा तेत हाय म्हणा.
हा, अ लड्डू, श्लोकी पाय बर हा झोपला का? हो आलूचेटे पाय.
थोड दिवस आपल्या बी
झोप तो चार्जिंगला लावे मोबाईल ये आणि ते पंखा बंद कर हा मग तेच ना.
पाच सहा वर्ष काय पाच सहा वर्ष बी म्हट आपलं तरी बी आपल्याला बी थोडं व्यवस्थित मग करून घ्यायचं.
वासा हा ते तर काय म्हणताता आठ नऊ सात आठ वर्ष निघून जात तो पूजेत.
मी मी तेच म्हणल आपलं अजून कशात काही - करायच कशात काही नाही, जेव्हा योगीन तेव्हा करू तेव्हाची गोष्ट पण शब्द टाकलेला बरतलं की आम्ही आमच्या पद्धतीन करू मग.
नाही ना मग ती कसं नसतं बोललं ना मग रा जे आपल्या खालच्या जमीिनवर हक नाही रा नसतना पुढे झाल ना.
नाही बरोबर आहे मी तेच म्हटलं अर्धा-अर्धा गुंठात तेवढच वाटून घेतलेल ती परवडंल.
मग कस जर आपण आता त्यां काही बोललो नसल मग पुढं चालून त्यांना खाली बन मग आपण पुळं व धाबा घेतला होता आपण पुढं व बांधून घेतलं असत समजा. हम् आणि मग नंतर पोरांना काही म्हटलं, अस तर मग त्यांना बदले नसते ना, मग. ते नंतर.
नाही विकायचं म्हटलं मागे पुढं पोर आहे शेत पोर आपल्या पोरं भविष्य ये ना म.
हा मग हे
त्यापेक्ष अर्धी जाग त्यांच्या ती जागा आपली जमीनी घेतलेले.
हा मग म्हणून आम्ही काय म्हटत की आम्ही जेव्हा बी बांधू तेव्हा हे मग आपण तेव्हा जेव्हा बांधकाम करायचं तर भाऊ एक साईड वर खाली आम्ही बांधू एक साईड वर खाली तुम्ही बांधा.
हा मी तेच म्हणून रायले, बरोबर आहे.
ी म्हून म्हटलं किं आम्ही जेव्हाी बांधू आम्ही पाडून बंदु चवरवर बंधणार मी. म तो ठीक आहे म्हणे काकू तुम. चार पाच साल बाद मोटरी न वाांधा नाही ह. म वा नाही एक? वेळस सोडून आम् दोन वेस सांगितलं म्हट एक पहिले उद् दि बोला म्हटलं ते कोई आहे नाही तरी पैसे जाय ना जसले तरी चाचू फिरचे तेक समजा ने आई. तो नाही नाही ह मक मालू मै चलता म चलता त फिर म क आ चलता.
हा
चालते तुम्हाला तर मग ख ना मग काय बांधा नाही
एखादं असत तर म्हटलं अस हे चला जाऊ दे आपणच सगळं पाडून बांध बांधू तुम्हाला बी सध्याच देतो एक दोन रुमाखाली काढून तुम्ही तुमच्या त्या साईड न आ्ही आमच इकडं आमच्या मनाने बांधतो सध्याच दोन तुम्हाला वाटेल तसे पैसे द्या थोडे थोडे कधी म्हंटले असतील मग त्याच्यावर तुम्ही बांधत बसा अस त्याचे दोन तरी
नाही ते म्हणे लोन काढतो मग लोन काढून मग आपण बांधू मग तुम्ही आपण अर्धा पस्तीस लाख रुपयाची लोन काढली असती तर पस्तीस लाख त अठरा अठरा हजार रुपये महिन्याचे कोण उकडून भरले असते मी ना अठरा अठरा तेवढा नाही पगार तेवढा आणल्यावर मग घर चालवेन की पगार
नाही नाही नाही एखादां म्हटल असत आम्ही लावतो त बघ करतो सगळं तुम्ही थोडे थोडे आम्हाल द्यावा जं आले तसे
हम् तस कस तस कसं म्हणणार आहे बा ते मग त्यां तेवढा विश्वास तर पाहिजे की देता की नाही देता
नाही तस नाही म्हणते मी पाच पाच सहा सहा दहा हजार जसे जसे जमल तुमचे तसे तसे
हम् शलो अंशू तुला म्हटलं ना पंखा बंद कर हा मग मी तेच ना
किचन आणि हॉलच बांधून घ्यायचं असतं फक्त बाकीच आम्हाला नको म्हणा बाबा बांध
हे पण भाड्यानी भाड्या गेलं असत ना भाड चालू झालं असतं ना
हा